हा बोला भाऊ काय झालय विषय?
काही नाही असच.
काय नाही असच फोन केला.
मग बाकी काय चाललय मजेत?
जाणार आहात. ह
अभे ते कनाल धर ती ह महा आवाज यायला लागला.
हॅलो हॅलो
अभीत आवाज यायला लागला मग स्वतःचा.
हां हॅलो हॅलो आराम ना
बर
हम्म मग बाकी काय जेवण बीवन झाल?
जेवण नाही हं जेवण नाही झाल अ जेवायला बाहेर विचार चालू आहे. घरचा स्वयंपाक नाही झाला अजून.
काहून घरचे आणून दिली काय घरचाला.
नाही आर वरण लावेलय पोळ्या चालू आहेता. तेव्हा वहिणीचा कॉल आला. ते बोलत बसले घरचे आता तिच्यासोबत.
आस. मग जीम गिम झाली तुझी आज?
नाहीना आज काय झाल माहिते का तुम्हाला भटलो मग तेच. हनुमान मंदिरात गेलो तर बसलो नाही.
ते थकलो जरा मग घरात आलो झोपलो.
हम्म हम्म
झोपलो होतो मग काय? मग झोपलो उठलो डयरेक्ट सात बसता काढली गाडी गेलो मित्राले भेटायले.
ते मला वाटल जिमले येसान मी वाट पाहू लागलो तिथ.
ह ते जिंमले विचार होता माझा आता पण म्हणला आता लेग मारले माझा पाय लय दुख ले
काल कस काय लेग मारणार आहात तुम्ही?
ते आपला पुसपुल डे आहे ना. आपला स्लीट पहिला त्याचा चेस्ट, शोल्डर. से दुसऱ्या दिवशी बॅग बायसे. आणि तिसऱ्या दिवशी लेग.
आसय का?
हां
मला विचार करायलोय जिम करायचा
अरे तुझ्या जिमची गरज नाही तुले रनिंग करायला लागते
जी तुला माहिती आहे ना शिवप्रसाद आपलं
काय
शिवप्रसाद माहिती आहे का
हा हा ठीक आहे वाढलं
हां आपण बायपारक गेलतो
हा
अ त्याचा विचार करचे म्हणले म्हणायला जिम लावू आपण
पण मला जीवावर येतं थोडं जिमला जायचं
हा
एक मेहनत कराय लागती आहे ते या त्यांच्यापेक्षा घरी घरी बॉडी बनव म्हणलं लावून आपल्याला ती बॉडी आहे तशी
हा
हा हा मग नाही एवढं काय नाही आपलं हो विचार आहे माझं तू जिमच करायच एकदा आपलं चालू झाल्याच्या बाद मग मी जिम करीन मी
हा पूर्ण चालू झालं पण ती दिसून चालते
अरे ईदी भरला नाहीत ना आपल्या ईदी भरायच्या बाद मग कुणाच्या बापाना आवडत नाय आपण
हम्म हो ते
हो थोडं कोणत्या नाही ना फोन उचलत नाही कोणीच
महिन्याने कॉल केला त्यानं उचलला
सचिनला कॉल केलता सचिन काय बिझी आहे म्हणे हम्म ते फॉर्म बर
हा समीतले गेला श्री श्रीने तो उचललाच नाही
नाही श्री बिझी माणूस श्री ला कॉल हम्म का
हम
बरं हाय सुमितच मोठं काम आहे बाबा सुमितला पण भावं लागतंय
हा हे आपल्या लेकर कसे करा बरं
का लेकररानी यायला पाहिजेत ना इथं
हो ना इकडं ट्रीप झाली ना प्लॅन आता फिरायला भी तिकीट केलं दरी मरीत, वापस आल्याल तर
क झालं.
वापस धक्के खात याचाय वरं आपल्याली.
नाय नाय आसं कऊन.
अरे ते कसंय माहितय आहे, तिकडं पाऊस पडते त आपलं फिरण नाही होणार.
पाणी आहे का तिकडं चालू सध्या.
आण तिकडं चालू राहीले पाऊस.
सध्या काय मंते वातावरण.
सध्या आपल्याल माहित कसं होणार. आपुण गेलोच नाही. रील बी न्याय लागलं मने आता. पहिली येजायता मुणडरली एवढी गर्दी झाली.
हवामान खातं काही.
अ ते पाहाय लागेलं आता. ते पाहात बसतो मी काही. आपलं काय आहे. आता मस्त जेवतो.
पहा लागणार आहे न बोआ, आपल्याला की तरी हवामान खातं. पाण्या पावसानं
हम
आ.
खर तुला सांगाय लागलो. कपडे जरा जास्त घेऊन ठेवतो.
हो कपडे आपले तीन, चार-पाच जोड घेणार ओ.
हो छड्डा बी घे जा जास्त.
हय त्या चड्ड्या आपल्याला सोबत येत नाईत. पॅन्ट आणि दोन चार नाईट पॅन्ट येतं आणि दोन शर्ट. ह आंडरवर्ड चार येतो न.
हा ते कसं आहे ते, तिथं पाऊस चालू राहते वल्ल्या ते. होत ते ते, चांगलं नाही वाटत.
चार ते घेतो म मला. हाफ पॅन्ट काही ती चांगल्या नाही वाटत. हाप पॅन्ट मी घालतच नसतो. तू घालत का.
मी घालतो. आमल्याल्या आवडते ते मोकळ मोकळ. हावा लागली पाहिजे ना आत.
नाही आपलं हाय नाईट पॅन्ट घेतो मी चार आणि दोन जीन्स घेतो. त्या आपल्याले त्या महादेवाच्या मूर्तीपशी जायचं कसं.
माहित नाही ना कायय आपलं बजेट. बजेट वाढला तर जाऊ ना.
काउन की ते, तेज्यातेज्यातून ते ग्रुप वर टाकतील नाई ना. तिच्यात आहे म्हणून म्हटलं.
हाव गा.
हा त्या ग्रुप, म्हणजे त्या चॅटवर आहे बाबा त्या मं त्या मूर्तीपशी. जायचं आण त्या मंदिरात जा
हम्म् आपला ते प्लॅन कसा आहे माहितय का? पहिल्या दिवशी आहे कोची. पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी आपण रात्री पूजणार तर रात्रीले. रात्रीला आपण तिथंच्या नाईट स्वीट नाईट स्वीट पाहाच.
ह. रात्री आपण आठ वाजता पोहोचणार आहोत तिथं.
हाव ना मग. ते रात्रीच्या टाईमातच आहे ती, ती शिटी.
नाई. रात्री आपण स्टेशन वर रात्री सहा आठ साडेआठ नऊ वाजेला पोहोचतो. नऊच्या नंत तर आपल्याले कुठे चेकआउट करा लागनं म्हणजे हे सगळं?
ट्रेन जर लेट झाली तर, लेट होत नाही ना एक घंटा लेट झाली तर अस साडेसातला पोहचन तर मग ते झालं,
हूं... आठ वाजताचा टिकीटवर टाईम हे ना आठ पंधराचा. गेटवर डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती त पोहोचीन.
अरे बाबा वीस आहे ना, वीस वाज
मग नाही होत ते आठ वाजता
अरे हो आठ वाजायला आलेले हो बरोबर आहे. आठ वाजता पोचणार आमी तरी ते नाईट स्ट्रिट आहे ना रे ते ते ते गोवा, ते गोवाचं जे टिटर लाईन आहे ना, तसं आहे ते.
होअ...
तर मग ते रात्री-रात्री राहून राहतेले
आणि रूम म्हणजे कुठं जवळपास दोर करायची. ऑनलाईन बघू त शकात
ह रूम -रूम पाहायला नाहीत ना रे, रूम तिथं जाऊन पहा लागल आपल्याले.
म्हणजे रूम पण बघितले नाय
नाही ना..
आं..
मग रूम घ्यायचा, का हॉल घ्यायचा?
हॉल घेऊ मस्त तर कस असत बेटर न सगळ्याले. नऊ जणातनी खर्च कमी येईल आपल्याला हॉलचा.
हा फॅमिली ट्रिप केवढयात चाललीये आपली.
अ सहा-सात मधेच जायल आणि जर आपल्याला एक दिवस जास्त राहायना पडलं, ताट घेऊन टाक.
नाही बघ दोनच ट्रॅव्हलिंग मध्ये खर्च चालला आपला वेगवेगळीचं.
हो दोन जाआची आणि याची.
हा तेके बाद दोन
लेकरं तर म्हणलेत जर का पैसे उरले तर येता-येता, गोव्याले बी थांबून जाऊ आपण.
गोव्याले मग दोन दिवस काडू आं...
हाव.
पण आपला, रूट येतानी कसा आहे मग?
रूट काय आपला, एर्णा पूलावून आपला गोवा. गोवा ते मंग माथेरान. जर का पैसे उरले, येताना नाही गुजरले तर एरणा कुलाम्हून, डायरेक्ट हैदराबाद.
त गावात रिटर्न तिकीट म.. काढली तर लोकल काढायचं का काय?
तर तिथं गेल्यानंतर पाहायला लागेल आपल्याले खाऊन-खीणं इथून माहित नाही, ना जाणार कसं आहे? तसं आपण तिथं, जास्त दिवस जास्त बी राहू शकतो आणि कमी बी राहू शकतो. फिरायला किती दिवस राहता?
हे आपल्याले, त्या टेकडीवर जायचं का तिथं?
काय?
त्या बा, बांदलाच्या वरी.
जाऊ ना. आपीच हावना मग ते म्हणुन राहिले तिथंच तर आहे ते.
हा, मूण्णार रावांचे जिफ मधी.
हा, ते हे
आणि रील्स, रील्स मध्ये मी बघितलं त्याचा, बी ड्रेस साडेतीन-तीन हजार रुपये, जीप्सायचा आहे त्या.
तसं नाही, तेवढा नाही आपल्याला त्या झीपलाईन मध्ये, बसायचंय आपल्याले.
झिप लाईन.
ते, रे त्या हव्यातून ती लाईन नसते का ते? हां तिच्यात, तिच्यात बसायचं आहे अन अजून त्या अलिप्पीती मध्ये जायचंय आपल्याला तिथं ते त्या बोट फिरत नाहीत का रे त्या नदीत नी.
हा हा.
ते फिरू आणि या का कोचे कोचीमध्ये माहिती आहे का? कोची मध्ये एक ते गार्डन आहे कोण आपलं फिस्डं गा
फिश, फिशिंग-स्पॉट.
हा ते चायना फिशिंग काय तरी.
हा हा ते, ते बी जायचयं आपल्याले.
त्याना आपल्या ते इच्यात येईल ना मुन्नार, मून्नी.
मुन्नार म्हणणं आहे ते कोची मध्ये आहे. तर पहिल्या दिवशी आपण ते पाहात जाणार संध्याकाळी. प्रन्नं आखरीला ही फिनिश करताना एक कोणता तरी बीच आहे? ते बीच पाहायला जायचं आपल्याला सनसेट. मुंन्नारले मायं म्हणणं आपण लवकरच निघावं कावून की इन्नं असं तिथं सनराईज लई भारी राहीते म्हणतात.
हो आणि एक तिथं कोणतं तर ब्रीज आहे ना तिथं निळं पाणी होते?
अन ते बी पाहूनच घेऊ आपण आता ते आपल्या सेल्फ मध्ये येतंच राहतं ना रे.
हौ नं, तिथं जैनती हे.
हो.
तिथं, फार भारी फोटोशूट होतील नजारा वगैरे
हा, तू कॅमेऱ्याचा पाहे काहीतरी नाहीतर एखादा आयफोन घे म्हणा त्या बॉस कडून.
सुम्याचा आहे ना?
अं सुम्याचाच आहे, वन प्लस आहे. गणेश, गणेश चा फिफ्टीन आहे ना?
मग फिफ्टी मध्ये येतात ना भाई चांगले, थर्टीन आणि फिफ्टीन व्हडिओ क्लास येतात आणि सेव्हन्टीन आलायं आपला एटीन प्रो